काय करतेय? जेवण झालं का?
हा, झालं ना.
अहम्.
तुमचं काय चालुय?
काही नी, आमचं काही नाही. आराम चालूय.
हाव का?
ह, हा. आज रामनवमीचे, हार्दिक शुभेच्छा. रामनवमीच्या, हार्दिक शुभेच्छा म्हंटलं. हा. गेल्या होत्या का? तुम्ही दर्शनाला तुम्ही.
हा, गेलतो ना.
हो, का? गेलो होता ना, मी पण. हो, हो. गेलो होतो आम्ही पण. काय चाली, आणखी?
काय नाही.
बैसलों तो.
होय का. हम्म हम्म काय चालूये, कुलडाया पापुड झाले का तुमचे?
उम झाल ना
उम, हाव का नायी आमची नायी झाली ना अजून चालूया, आ हा शेती काम काय चालू ये
आता कायी नायी चालू, तुमच?
लसूण काढण चालुय आमचा
होव का.
हा, शाळा कस काय चालु तुमची?
आमची तर चांगली चालिये चालूये
हम्, होव का. हम्म
मुलं कितीवीला ये, आ?
शाळा किती त किती ये?
तिसरीत
कित टाइम काय शाळेच तुमच्या?
आमच्या शाळ च का? नऊ पासून त दोन.
होव का.
हा
हम्म, सुट्ट्या कधी लागणार तुम्हाला?
आम्हाला का? अ एकतीस तारखेला.
एकतीस तारखे लागणार ये का? ह हव का?
हा.
हम्
तुमच्या शेतामधी कायी लावेल आहे का नयी?
ह, मका आहे ना आमच्या शेतामधी.
ह का? काढली क काय?
नाही ना काढायला येईल आता काढायची ये आम्हाला
हावुका?
हं, काय चालुय आणखी?
खयी नय
गा आवाज गेला होथा गावात
हाव का
गावात गेलत्या का?
हा गेल तो ना.
हाव का?
तूमी गेलत्या का?
गेलो होतो नां आम्हीं दर्शनांला.
हांव कां?
हम्मं बरं चाललं, ठेवूं कां?
हां
कांऊण